हायेत.
हा येतोय की
हा नाही मगाशी तुमचा हम्म मला येतोय. मगाशी तुमचा आवाजच येईना मला, म्हणजे टचच होईना म्हणून मी साधा कॉल केला आधी, म्हणलं काय प्रॉब्लेम झालाय विचाराव
हां हां
काय नाही ना?
नाही, नाही काय प्रॉब्लेम आहे, आहे बोला की
त्येच म्हणलं नाही तर रोगच नको ना गडबडीत गडबड
नाय नाय काय नाही फ्रीच आहे मी, आता जायचं थोड्या वेळाणे, चार वाजता जाणार आहे मी.
हा, हा, हा
हां
अच्छा, अच्छा कोण -कोण असता माहेरी?
आई आणि भाऊ भाऊज त्यांचा एक मुलगा वडील वारलेत आमचे
हो का
हम्
हा, हा, हा, हा, ह
हम तुमचं?
आमच्यात ते आई वडील म्म आम्ही तिघं आहोत. दोघी बहिणी आणि एक भाऊ, आम्ही दोघींचे पण लग्न झालयं भाऊ आहे, भाऊ आता कॉलेजला गेलाय.
ह हा!
हू आणि बहिणीचं पण लग्न झालं, होती एवढे दिवस इथेच आता ती पुण्याला राहते, पुण्याला गेली काल परवाच गेली.
आ हा!
अ ते आता घर एकदम शांत झालय करमनां झालय घरात.
हां!
म्हणजे तिची पण मुलगी आहे असं घरात छान वाटत होतं ना असं, सगळे असले की मिळून छान वाटतय.
हो हो!
तसं ते आता नाही हे कोणच.
हू!
एकटोच आहे आम्ही मी, मम्मी आहे, भाऊ पण गेलाय पप्पा वगैरे संध्याकाळीच येतात.
हा!
दोघं पण संध्याकाळी येता म त्याच्यामुळं. काही जमनां च झाल म्हणजे घरात करमतच नाही ना असं एकदम सवय लागलेली अस त्या आठवडा पंधरा दिवस राहतात नको, नको होतय. हू हो ना करमत नाही असं घर खायला उठतय.
हू!
पण आता करायचं काय, जाण पण जरुरी आहे तिचं पण. हा मी पण आस ते असोपा आम्हाला पण नसंते वेळ आता हे बाळाच्या मुळ ठेवले. नाहीतर आठ दिवसच, उन्हाळ्याचे आठ दिवस भेटतात.
हं हा!
सासर माहेर तेवढंच करायचं झालं, पर जायचं तिकडेच तिकडेच. च म्हणजे जेवणाचे हाल होतात नावो लगेच सिटी तनी वगैरे.
होय होय बरोबर आहेत हा!
त्याच्यामुळं नाही जमत आवो.
हू!
हूं! आपलं असायचं ते घरातलंच, चाललंय की आपलं.
हो!
मग काय.
त तुमची मुलगी?
मुलगी आहे की, मुलगी आनी मी आम्ही दोघी चाललोय.
हं!
हू!
सुुटी तिला?
सुट्टी आहे तिला.
हूं!
अजून जून पर्यंत आहे की. पंधरा जून पर्यंत हो एक्झाम झाली. आता बारावीचे क्लास चालू झालेत ना, क्लासला पण सुट्टी लागल्या हू.
हा हा.
हम् म्हणून आले.
म्हणजे आत्ता बारावीला गेली ती?
हम्म आता बारावीला गेली.
हम्.
कसं वाटतय आता बाारावीला गेल्याव? खुश असेल.
होय काय अभ्यास भरपूर आहे, लोड आहे.
भरपूर! बोर्ड आता ना?
होय.
त्याच्यामुळे भरपूर हुं घ्यायला गेलो, म्हणजे भरपूर तिला अभ्यास करावा लागेल.
होय.
नाही मार्क चांगली, म्हणजे मार्क अशी हुशारने पडतात पण ते आता ह्याच्यामुंळ काय म्हणतात त्या जे जेवढे आता आहे, सत्तरच्या तर आसपास लागतात मार्क.
होय होय होय.
हू नाहीतर ते पुढे मग जॉब साठी, परत काही कुठल्या ह्याच्यात बा आपल्याला जेथ जिथं पाहिजे तिथ ऍडमिशन साठी खूप प त्रास होतोय म्हणजे माझ्या बहिणीचं बघितलं खूप त्रास झाला तिला. जेवढे पाहिजे तेवढे मार्क नाही भेटले, म्हणजे मार्क भेटले, एका टक्क्यासाठी अ एकोण साठ पडले. सतर टक्के नव्हते तिला. मग तिला ऍडमिश मिशन व्हाय साठी परत मग खूप त्रास झाला.
होय होय.
त्याच्यामुळं अभ्यास म्हणजे तिने एवढा केलता, तरी पण एका टक्क्यासाठी एवढ
हम्म.
हम्म असं, काय कयचं? अभ्यास करायच पाहिजे.
होय.
हम्म.
आणि अवघड पण आहे हो सगळं.
हम्म आता तर खूप स्ट्रिक्ट केलय.
हो
खूपच स्ट्रिक्ट आहे. आता सगळं स्ट्रिक्टच झालंय आता. तुमच्या इकडे पण भरपूर तिकडे कोल्हापूरला स्ट्रिक्ट असेल?
हो हो.
टायमिंग कस आहे आता तिच्या कॉलेजच?
कॉलेजच ते सकाळी दहा ला जाते चार ला येते.
दहा ला ते चारला, म्हणजे बा डबा वगैरे न्यावा लागत असेल?
हो हो.
जवळ आहे कॉलेज तिथून तुमच्या घरापासून?
ऊहू दुसरा सिटीत जायला लागतय, इचलकरंजीला.
होय का?
हम्
ब अशी बसनी जाते कि त
हम् बसनी बसनी
अच्छा किती वेळ लागतो.
पंधरा वीस मिनिटं
मग जवळ ये की.
हम्म
येऊ शकते की जेवायला वगैरे ब्रेकमध्ये का नाही.
नाही बस मिळायला पाहिजे ना त्या वळेत.
हा ते पण आहे.
हम
हम ते आपलं गाडी वगैरे असल की मग येऊ जाऊ शकते लगेच.
हम्म हम्म
बसचे कोड आहे आता आजकाल आता हे महागाई हे युद्ध सगळे हेचं चालले. म्हणजे सेवा कमी झाली ना हली बसच्या ट्रेनच्या सगळ्या सुविधा कमी व्हायला लागल्यात.
कमी कमी केल्यात बस इकड दर कमी केल्यात आणि बस पण कमी केल्यात.
हो ना
हम्म
हो तर तुम्हाला जाईला.
तसे आहेत कीं आता जायला आहेत.
हा
हम्म
तिकीट वगैरे आधी काढून ठेवता की डायरेक्ट जाता.
डायरेक्टच डायरेक्टच नसते एवढे
हो का ठीक ये ठीक ये म्हणजे तसं आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत ना सगळे फिरणे येणे जाणे चाललेलंच असतं ना. ह विचारलं नाहीतर ती गर्दी जागा भेट वाटत नाही बा कधी जायचं उभा राहून नको होते एकतर असला उन्हाळा कधी बसीन आणि कुठे बसीन एखाद्या थंड ठिकाणी असं होतय.
परवा दिवशी आम्ही गेलो होतो अक्कलकोटला
बर अरे बापरे बर
बसने हम्म अक्कलकोट करून परत मग पंढरपूर मध्ये राहिलो.
हम्म हम्म
मग काल दुपारी आलं.
हम्म हम्म
ह् मग पण अ तिथं रांगेत उभारलो दर्शनासाठी सात वाजता संध्याकाळी उभारलेलो रात्री अकराला मिळालं. पांडुरंगाचं दर्शन होय
भरपूर वेळ लागला की सगळीच फिरायला येतात ना हया वेळेत.
हा सगळे आता अधिक महिन्यामुळ का नाय.
हम्म हो का हू हू हू हा जीरायचे महिना.
हम्म हम्. अधिक महिन्यामुळे सगळेजण देवाला वगैरे सगळ्या जातात ना.
हा होना.
ह. हम्.
हम् हम् हम् हम.
आम्ही आलो तर आणि गर्दी होतीच. होय. आता हे महिना आणि पांडुरंगाला कायम गर्दी असत्याच.
हो हो हो. पंढरपूरला ना. अच्छा! अच्छा! दोन-तीन दिवस जातातच म्हणजे दोन दिवस पाहिजे तच की.
हो. मग त्या दिवशी अकलकोट मधन अक्कलकोट मधन हो झालं झालं. इथन आम्ही सकाळी सांगली त ना सात ला बसलेलो तिथं बाराला पोहोचलो बरोबर. बारा ऐकला मग दर्शन घेतलं जेवण केलं. मग आणि मग दोन वाजता तिथं अकलकोट मध्ये बसलो पाच वाज पाच वाज साडेपाच वाजले. पंढरपूरमध्ये बसणे. हम. मग जरा फ्रेश झालो रूम वर गेलो.
हम्म.
आणि मग दर्शनाला गेलो सात वाजता.
बरं.
आणि मी अकरा वाजता आलो हो तिथं मग आल्यानंतर जरा थोडं ठेवलं. मग झोपलो. सकाळी आणि उठलो सहा साडेसहा ला मग आणि हेला गेलो आंघोळीला नदीला. चंद्र भागेला.
बरं. हां.
हम्. मग आंघोळ करून आलो आणि मग इकड आलो नऊच्या ट्रेन न मग इकड मीरजेत आलो. पंढरपूर ते मिरज ट्रेन होती नऊ ला. नऊ अकरापर्यंत मिरजत आलो.
अच्छा! हा.
हम्म.
हा हा ह ह ह. मग तुम्हाला म्हणजे?
हम्.
हा हा. म्हणजे ट्रेनचा प्रवास सगळाच केला का?
नाही जातानी बसने गेलो आणि येताना ट्रेनने.
अच्छा अच्छा अच्छा्छ! ट्रेन बरं पडते कि बस?
काय दोन्ही पण सारखंच ते.
सारखं म्हणजे टे ट्रेन न कसं गर्दी अस ते बसणी पण गर्दीचा आहे सोडा पण ट्रेन ना थोडं रिलॅक्स असतं आय थिंक. म्हणून म्हणलं. जरा असत की बसमध्ये कसं गडबडगड गर्दी लईच असतय.
हो‌. पण बसने कसं फस्ट जाते. ट्रेनने जरा
असंय का? मी म्हणते ट्रेननी लवकर जात असेल की कारणकी कुठ थांब म्हणजे जास्त हो स्टॉप घेत नसत्यात नाय, ट्रेन मेन, मेन
हा, होय.
हं, हं, असं म्हणून म्हटलं, म्हणजे ट्रेनच तेच म्हणजे, घेतय थोडी स्टॉप एक मिनिट असं असतय ना, लगेच ब थांबली की नाही, तोपर्यंत चालू होते. हा. त्यांच्यामुळ, म्हणजे ट्रेनच जास्त वेळ घेत.
हं.
बस कमी वेळ जात
होय, तरी काल ना म्हणत होते की, बा बारालाच पोचणार होती ट्रेन, खर काल लवकर आलो अर्धा तास.
होय काय? अच्छा. गर्दीवर प म्हणजे, हा. सगळं लेट चालू आहे, त्याज्यामुळ ट्रेनला पण आहे की.
हूं.
अच्छा, ठीक आहे ताई ठेवते मग, हा मी करते तुम्हाला हा.
हा, ठीक आहे.